हॅलो
काय करूल ग
चालू आहे चहा पाणी
ह ह जा
हम् काम का तंबाटे बांधले काही मुळे लावले
हाव का?
हम्म
पाऊस पाणी कस काय?
चांगलं आहे ना
हो का? चाले आहे ते पावसाच जास्तच वातावरण आहे
हा पहिले तर पाऊस नव्हता जीव लागत नव्हत ना
हा आता जास्त पाऊस येऊन राहिला ना
हम्म
आ मी का गेलतो सात आठ जण
हो
हम्म नाही नाही आपली प्रायव्हेट गाडी
कस करायल मग?
चांगलं राहिल ना
कुठ कुठ गेलते
हो जास्त जाऊ गेले ला महाराष्ट्र दर्शन होत ना
हा
ठिकाणी घ्यायला गेलं तुम्हाला म्हटलं तर चाल चाला तर तुम्ही आल्या
काम चालू होते ना त्यावरारी कंपन नव्हतं ना
ह का? मग गेलो असतो काम काय मग आता एकदा जाणं होतं नंतर थोडी जाणं होतं.
नाही ना... कामं चालू होते, पोरांच्या शाळा होत्या
ते कोणी बाजारला जातं, कोणी कुडं, मग ते जमत नई ना सारायचंच
हा जमत नई मग तेवढं व्हतं
हम्म कुणी बाजारला गेलं मग ते घरातलं चालू राहतं ना
हा
पोराचं काय शा.. शाळेत गेल्यावर मग घरी कुणी न कुणी लावतं शाळेत ते ते गैर टाईमला त्यांना कोणी कवा कोणी कवा
मग लागतच न कोणी न कोणी
तेच ना
बाकी काय चालू ये?
हम्
मजेत ये मग
हा
चांगली का
चांगल राहती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
काही ताण नाही तिचा शाळेचा .
बर ये मग.
हम्म.
नाई, शाळा व्हत नाई लेकरांची
एकदा सवय लागली मग काई नाई, आता तरी सवय लागली शाळेत जायची, जाती आता
हम्म, ते गावात शाळा नाई होत ना लेकरांची गावात काय ए
ते मग इकडून गेलं, तिकून आलं... मग असं होऊन जातं ना त्याच्या मूळं इथं गावात शाळात जमत नाई ना
हा
हम्म यां... त्यांना समजूस तर मग समजाय लागल्यावर मग थोडी येणार ये घरी असं समजा
नई नई, काय लक्ष देत नई ना एवढं, लक्ष दिलं मग काई वाटत नाई
हम्म, अभ्यासात जास्त जर झालं...
अ... तेे... काई काई बोलात्या, काई म्हणत्यात कालद चार पोरी आणिल्या होत्या , त्या एकमेकीला काईही म्हणायला लागले, काई संस्कार लागत नाही ना मग
हा
गोंधळून जातो ना त्याच्यामूळं
ते बाहेरच बरं ये
कायीतरी, होती थोडशी ताना बानी पण मग पोरायचं झाल्यावर शिक्षणाचं चांगलं, काही वाटत नाई
हम्म
काय काय लावेल ए दाणे?
ह तंबाटे ए, मिरच्या आता गिलकी चालू व्हयाल ए
हा मग तंबाटे निघत्यात काय?
नाई नाई अजून टाईम ये तंबाट्याला
मिरच्या
मिरच्या चालू ए आता थोड्या फार निघत्याल पावसाने आता थोड्या खराब झाल्या सारख्याच ये
आजीनी नाई लावली का या वर्षी काई?
लावेल ये ना
काय
अद्रक लावेल ए न थोडी लावेल ए जास्त नाई ये,
हा,
हम्,
स्वयंपाक झाला का करायचाय अजून?
करायचाए,
हा, का
हा मला गरज ये
हाव का, हम्म
करू आता
पोरं करू राहिली का अभ्यास?
हा पोराचं चालू आहे अभ्यास, ते कुणी ते शाळेत शिकवले ते दाखवू राहिले, डान्स करू राहिलो
का
आमची बी लहानी पुरगी शाळेत जाती ना.. हा मग आमची लहानी पोरगी बी, तुमच्या पोरगी एवढीच ए... शाळेत जाती चालू ये दाखवून करणं... बापाला हम्म चालू ए ना, काळा काळा कापूस पिंजला रे ते चालू ए मधी
हा आता चांगलीच पाठ होऊ राहिली मंग कविता ते
हा... म्हणून दाखीत होती, डान्स करून दाखू राहिली ते फोनचं को ते ते चार्जरला येते, ते ते काढिती,
हा बरं ए ना काही का होत नाही, निदान चालू राहतं ना अभ्यासाचं,
हा चालू ए मग पोरांबरोबर बसती ना?
हम्म,
तिला वाटतं मी लय हुशार ए, म्हटलं त्यांच्यापुढं शाळातून आली डब्बा खात होती, म्हणती मलाच सांगेल होतं माझं माझा डब्बा खायचा, मी माझा माझा डबा खाऊ राहिले,
हाऊ का, बरंय ना मग,
हा माझी लहानी भूक लागती, तिला कव्हा खात्यान काय खात्यान,
हा ते घरी सवय राहती ना जेवाची, शाळेत थोडी आता एवढे दोन तीन टाईम, टाईम लिहून देतात, एकाच टायमावर सकाळी बी नाश्ता करीत नई काई नई,
हा तेच ए, सकाळी चा चहा बी घेइली नव्हती, आज तशीच पळली होती.
मंग दम निघतो आपल्यासारख्याला सुद्धा दमत नाही ना, एक टाइमच जेवन डायरेक्ट बारा वाजता जेव असल्यावर,
हम लय हुशार ती,
हा बा,
लय हुशार ये, शाळेतल के दप्तर ते जिथल्यातिथे ठेवून, सार व्यवस्थित आवरून,
होऊ का,
हा
चालल,
तकडच झालेलं क आता, माझ्याकडे आली सांगायला.
हा का, बरं ना काही का होत, मी नियम चालू राहत ना तेवढच बर. तिच्या तिच्या मानात, ती चांगलीच करते समजा.
हा लहान आहे अजून, काय सार्यां आणि लाडकं पण वेळी लाडकं पण वेळ, साऱ्यांनी लाडकं करून केात जायची नाही म्हणती.
इथ लगे जसं जायला लागल तस. तथ हासलं क सारायच आवरून आवरून बवरून जात तस तिचं.
हा का हम्म बरं आहे मग तेवढं तरी चांगलं.
कुलतानी हा.
हम्म आणि ते सुज आणली का बदलूस आणि?
नाही ना ते तुमच्या बोरीन नेले म्हणजे आमच्या पोरीची सूज.
हा आमच्या पोरीन आणले.
हा,
ते देतच नव्हती मग काय, उद्या उद्या किती उद्या घेऊ मग आपली बदलूनचली,
पुरींगले म्हटलं बर पाहू म्हटलं मग देतीन म्हटलं बदलून.
हा,
ते बस राहीलना आला ना ते बुटा आपर झाला, आमच्या पोरीस पायाला. मग ते तुमच्या पोरी पोरील म्हणा, देऊन टाक म्हणा त्यांची त्यांची बूट.
हा नाहीत तर जाऊंद्या ही पण देणार नाही. ती पण द्याणार मी नवीनच घेऊन घेऊ
नाही ना ते आपर होऊ लागलं तिला तसेच लागून द पायला एंद काला, चांगलं ते ते कुत्र घेऊन गेल, अजून तसंचू बूट आणलं, तिला खुलता डरून सापडून सुपडून. तसाच ला होत आता किती दिवस घातला ना ते आता शाळेतच बदला झाला. दोन दिसांनी मॅडमला म्हवली. हा इवेणी टांचापूर नलवेणे नला सभत्व अ काच परच
बरं घेऊन ये हा येतील ना मग उद्या आता.
हा उद्या आता मग देऊन टाकाना तिसच तिचा
हम् गिलक्याची भाजी माझी होती टमाट्याची चटणी होती.
हम्मम आमची पोर बी काय म्हणता काय माहिती करायला आता. पिठलं तर नकोच मानत्या भाजीला काय कराल ह पंचत होती.
पीठलं खो खू आत पीठलं बी नाही काय आटत ना
प मग भाजीला तरी काय करा लई पंच ते आहे राजजीची काळ आवडत नाही पिवळा आवडत नाही
बाजीच लई टेशनऊ जात बाई
हा ना काळ नाही मानत्या पिवळ नाही मानत्या अन् डब्याला रोज कोरड्या भाज्या लागण्या पोहरायला
ते भाजीचं ना असेल मग एखळेस जमत डबायला जाईल पण ते नाहीत मग कटच लागते ते सांड सांडत ना आजत ते मुली ब लग ना याच्यात त टिफिन बॅग म त्याला तर पूर्ण भाजीच सांडेेल होती
ते डब्बे आम घ्या पण मग अशा धुळाधूळ ढिल्ली होऊन जाते
कोरड भाजी बी असली तरी पण ते सांड अ पतली जास्त सांगते ना
तु द इत मग तिथे भेडिले होता ना
हा
नाही नाही तर पहिल्यांदा डबे होते फिट आता अजून नवे डबे घेतले पोरीला काय करते आणि काय निघ काय मा त्यांच त्यांलाच माती
ह आमच तसचं आहे.
परायचं काय ल आणि तरवर लोक तसच राहत कळत नाही कुळत नाही त्यांला म्हणजे दर्शिक संस्कार लागा म्हणून त्यांचं याच्यात ते होतं
ना प्रत्येक प्रत्येक वस्त तुलागे दररोजच दररोज कस काय म्हण नवी
नाही ना ते घरी वळण नाही लागत ना त्यांनला घरी वळण लागत नाही. घरी मग त्यांला लाग त्या फोन त्याच्यामुळे जर राहतं ते बर राहत सकाळच्या आठ ते चार
हा पण मग जरशी ख वळण लागवत ना जीवलावाच्या वस्तूला भिल
दका चालू रा लाश सर्ध्या सोर्ध्या वहिले चारी पाचची लवी आमच्या
ह काम लावायलीत
पाण्यात बदल झाला ते काय करत त जारचं पाणी पित्यात
ते शाळेत जाारवायचं ये ना फिल्टर आणि ते आता आता हे नवीन पाणी आलं न त्याच्यामुळे ते जास्त गाजत
हन पनीर गंजीर लत ते कधी नाळाल पाणी येतं कधी नाही येत
हा का?
तुमच्याकडडे पॉरल खाली यायला रस्
जास्त जास्तच करावी येत्यात कस तरी कधी तसं कधी तस
त्यातच टायमाला घरी कोण न राहात ना पोराला आणायला. सकाळी तरी कोणी ही नेऊन घालीवतो.
सकाळी नेऊन घातलं जातं पण मग चार वाजता, कधी साडेतीन लाच येते काईथ काही चार वाजता येते त्याच्यामुळ ते कुठे जमत?
आम्हाला नाही जमत पोराला आणायला आणि न्यायला.
फक्त पाऊस असला की मग राहत कोणी कोणी घरी पण मग ते तरी बी जमत नाही ना
मग आपल्या शेतकऱ्याचं काय खरं आहे घरी.
हम्म घरी जमत नाही ना ते हाऊ.
करते मी व्यात
हाव चालेल द द्या मग मी उचलून द्या ना मला. हा ना काय करायची त्याला त्यासालाच